हॅलो!
हां बोल
हॅलो
हा बोल कि
जिकपुटला किल्यास काय?
ह
नमाज
हा ते, हे सोडवाय गे
सिद्धू!
क्वेशन पेपर घेतल्याला सोडवायला.... क्वेशन पेपर घेतलेलं त्यातले एक तीन चारचं सोडवलोय ह
त्यानंतर
काय नाही आता घेऊन बसलोय काय नाही घेऊन बसलोय
मला सा मग सांगशील कीने कॉल केलो नसतो
खुळी हाईस का काय काय पण
ते आता अ ते काय?
काय कुठ
हॅलो!
हा
हॅलो!
बोल कि
काय बोलले??
काय नाही
काय बोललीस?
काय कुठं
हम्म हम्म अ काय न त्या सरांनी त्रिगोनमती हा राहूदे की आता त्रिकोण म तेच ते फॉर्मुला येतय तुला?
नाही बघीतल मी. नाई ग
हा कळ की मला एकदा. ते ते त्रिकोणमितीच म्हणत्यात काय?
कशाला
त्रिकोणमिती नाई हा
बरं मी आता काय करतोय सांग अ तुला
हम् एक लिंक शेअर कर व्हय.
हम्म
हॅलो
हम्म हम हा ऐका लागले की.
हॅलो
हा ऐका लागली कि तू बोल.
हम्म फॉर्मिला वाजऊ काय क्वेशन? हा फॉर्मिला वाचू का? क्वेशन वाचू? हॅलो
हं
फॉर्मिला वाजव व्हय क्वेशन वाजव हु
क्वेशन क्वेश्चनं
डब्बल ऐकू येतय का तुला?
नाई
तुला एक लिंक शेअर करतोय
हम्म
ओपन करतील आता केल्या.
ओपन केलीस काय?
हम्म
ओपन हुत्या?
हम्म
हम्म ती डिस्कशन करुया की
हे शाळेच कशाला घेतल्यात - -
एवढंच कसं काय ह्य नाय नाय माझी लिंगत चुकीन ते आलं हं - -
हा त्यात हाय की
थांब थांब थांब एक मिनिट ये मला दिसलं नाहीय थांब रतो काय ती बघ अरे
ब
नाही नाही आता आताच मी पटवालोय
हे पण हाय की चागलं एमएसीआटीच कुठल व्हिडिओ तन बघाय लागातात काय?
थांबते ते पण हाहेच पण मग काय केलं सकाळच्यान
काय नाय केलो करायच करायच म्हटलं खर झालच नाही करायच म्हटलं पण झाल नाई
करायच म्हणलीस तव दुसर कोण विचारालय काय?
विचार कसला आलाय विचार लय आलतेच
केलेला कण म्हणजे चार जड पार्टिकल चुंब म्हणजे मॅग्नेटिक फिंड पण
हम्म
आता का काढलयस मदनच काय झालं अ - -
काय कुठं वाचालाइस
हॅलो
हम्म
हा वाच
वाचाय की
ह्यो कनी एक सगळी क्वेशन चाळीस क्वेशन आहेत का यात
हंम्म
अरे तुला काय तिसरंच ऐकू येतय काय? चाळीस क्वेशन आहेत ते फर्स्ट आपला क्वेश्चन पेपर होता ब
हम्म
हलो
हा
हॅलो..
हाय ऐकालोय की आवाज येईना काय?
हॅलो! आपला पहिला क्वेशन पेपर घेतलेला ब आपण. त्यातले चाळीस क्वेश्चन हायती हयात.
हम्म!
हॅलो
हा.. ऐका लागलोय. हॅलो.. हॅलो! हॅलो
हॅलो!
आवाज येईना का तुझा?
हॅलो
हॅलो!
सुमे माझं तुला लेट न ऐकू चालयं.
मग
मला तुझं करंट ऐकू यायलय, पण माझं तुला नंतर ऐकू यायलय हा.
नाही मला या लागलं की, तुझा आत्ताच बोलायला लागलास ना तू.
तुला आत्ता ऐकू आलं, मग शी बोललेलं मी.
काय करायच तुझ? झाला आता कॉल संपतोय परत केल्यावर मग.
अर्धा मिनट अ जेव्हा एखादा चार्ज घ्यायला. चार्जंड तेव्हा कोणती आशा बस स्टॅन्ड म्हणजे? कॅयाटिक एनर्जी